हॅलो
हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो.
हॅलो, हा. हा बोला की काय चाललय? हू, हू.
काय नाही ते हे करणार होतो मी पनीर तेज जरा रेसिपी सांगा?
अ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पनिर म्हणजे हे साहित्य लागत्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले दोन, तीन टामॅटो बारीक वाटलेले किंवा पिव्हरी हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या चमचा बटर किंवा तेल पण चालत म्हणजे बटर किंवा तेल या दोन्ही पैकी एक वापरलं तरी चालतय?
बटरच वापरू काय मी? बटर आहे आम च्यात हॅलो
हा चालतय की बटरपा बस.
बटरच वापरतो जरा हाय घरात पण किती घालू अडीच त्या तेवढ्या पनीरला
हल तिखट एक चमचा गरम मसाला धने जिरे पावड
ते नाही हो एवढं घरात नाही आमच्या
होय.
हम्.
मला तर सगळं लागतं बा साहित्य त्याच्या मला काय? करू वाटत नाही.
न मग एद्याच्यात नसलं तर ते
मग काय म मी माझ सांगायला लागल मला तुम्ही विचारायला रेसिपी म्हटल्यानंतर मी जे वापरतो ते सगळ सांगणार.
सांना जर पहिल्यापासून सांगा ओ. मण डोकं धुकालय माझं लाईट जनप अस
हा हा पहिली म्हणजे पनीर चौकनी तुकडं करायचे.
हम्म मग ते वेगळ्या गोल गोल केलं तर चालत
अहो तुम्ही एवढं मूर्त ख हाईसा काय?
म अ म्हणजे चौकनच खहीत नवतो आमच्या चौकन गोल लागतो म्हणल.
तीत चव काय बदलणार आहे वय तीच राहणार की. चव
की तीच चव लागणार हाय आमच्या घरात गोल आवडत
अ मग कशाला विचारायलाईसा? तुम्हाला कसं आवडतय तसं करत जावा ना दुसऱ्याला कसं विचार
ब आई मग बोल केल्याव पण चव बदलणार हाय त्याजे पनीरची जर गोलकाप केलं तर काही चव वेगळी बदलणार हाय व्हय त्याची?
हम्म मग तेच म्हणा लागलोय पहिला तेच मी म्हणलो चौकण कापलं काही गोल कापलं काय षटकोनी कापलं ते त्याजी काय चव बदलणार हाय व्हय हाय तीच राहणार आहे की
तर आज ते तरी सांगा पहिल्यापासून
हम्म हम्म. पनीरच चव अ म्हणजे तुकडे करायचे तेप आणि तेलामधे ते अ दोन तीन मिनिटं अस भाज न घ्यायचे म त्यामुळे पनी मग होतय.
लई तेलात असं म्हणजे तळायचं का भाजाय?
तळा म्हणजे जरा तेल सोडून क नई भाजायच तळायचं नई.
हम्म हम्म.
मग गॅसवर कडई मग बटर किंवा क नई गरम करायचं
हम्म
आणि तेल गरम झाल्यानंतर मग जिरे जिरे घालायचे जिरे तडतडलं क नाही, मग बारीक चिरलेला कांदा घालायचा, मग कांदा हलका सोनेरी रंग येऊसपर्यंत भाजायचा.
हम्म.
मग, मग त्यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची. हिरवी म मिर ची घालायची आणि मग दोन तीन मिनटे परतायच ते.
हम्म.
आणि मग त्यानंतर टॅमॅटो प्युरी घालायची. मग टॅमॅटो प्युरी घातल्यानंतर चार ते पाच मिनिटे चांगलं त्याला शिजू द्यायचं. आणि मग टॅमॅटो शिजल्यानंतर मग हळद, लाल तिखट, गरम मसाला. धने जिरे पावडर, मीठ.
जी घरातली चटणी वापरली तर चल
हॊ होच. चालते. लाल तिकट हे लवंगी अ घरातली चट नी वापरली तरी चालते.
हम.
पनीर मसाला असला तरी पण घातला तर चालतोय.
नाही घातलं तर?
नई घातला तरी पण चालतय, काय चटणी मीठ हळद हेच घालायचं मग.
हम्म
हम्म.
मीठ पण घालायच?
आह.
मीठ.
म तुम्हालाआ आळणि पाहिजे असेल तर मिठ घा लं नसल तर चालतय
मिठाच्या ऐवजी ते गोड चांगल लागणार नाही.
हाअ. ह हॅलो. मग.
साखर घातली आपण वेगळ एक्सपेरिमेंट करायचो साखर घालायची. तीन. बघायचं कस लाग ह्
काय पण सुचतय नई तुम्हाला
काय येते गोड खायचे मला
आता पनीरच राहिल आणि आता गोडच विचारायलायसा
बर राहू दे पनीर सांगा माज मी विचारणार आहे तुम्हाला
म्हणजे एका दिवशी एवढं सगळं पदार्थ करून बघणारा तुम्ही
नाही आमच्यात आमच माझा एक भाऊ म्हणतोय मला पनीर पाहिजे. आणि दुसरा भाऊ म्हणायला लागलाय त्याला अका मसूर पाहिजे. ते मग मावशी तर मला नाही दोन्ही पाहिजेल हाय
हम्म हम्म तुम्ही करताय काही तुमची मम्मी करून घालत्याया तुम्हाला?
नाही आम्हीच करतोय मग ते करायचं घरात आणि बाहेरच रोट्या आणायच्या.
हा हा. हम्म.
तेच विचारायचं मला पण
आं.
पनीर कणी अक्का मसूर कस करताय हे विचारयचं ते सांग हम्म. आणि आमच.
आक्का मसूर आक्का मसूर पहिला
हॅलो,
हो.
हॅलो आवाज येतोय ना. हॅलो आवाज येत नाही आवाज झालंय तुमचा?
हम्म हम्म. आक्का मसूर रेसिपी कसं कराय सांग आक्का मसूर स्वच्छ पहिला धुऊन घ्यायचा. आणि सहा ते आठ तास रात्रभर पाण्यात भीजुन ठेवायचा, त्यामुळे म मसूर आणि भिजत ठेवला क सहा ते आठ तास. म भिजवलेला मसूर कु कुकरमध्ये घालायचा आणि त्याला थोडे मीठ, आणि पाणी घालून दोन, तीन शिट्ट्या द्यायच्या. आणि कडईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतायचं यान त्यानंतर पेस्ट घालायची. एक मिनिट परतायचं मग मग त्यानंतर टमॅट घालून मऊ होईपर्यंत शिजवायच नंतर हळद लाल तिखट घोडा मसाला आणि मीठ घालायच म
हम्म.
आणि मग क त्यात शिजलेला मसूर क कडईत कणी वतून घ्यायचा आणि मग आ. आपल्याला जसं काही म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी घालून पाच ते सात मिनिट मंद आचेवर वर उकळी येऊन दे्या एक उकळी येऊ द्यायची.
तर आमचा एक गॅस हाय काय तो असा मंदच. होत नाही हॅलो. आमचा गॅस हाय गॅस हाय तेो म मंदच. हा हॅलो.
आमचा एक गॅस नी त्यास हेचच नाही. मंद असं म्हणजे होत नाही बारीक के की विजतोय आणि मोठा मग करायला लागतो. त्याला मग मंद कस. करायचं त्येला
मग जे दुसरा म्हणजे बाजू दुसऱ्या साईडचा गॅस आहे का नाही, त्याच्यावर ठेवायचं बारीक करून. तो विजत असला त
तर मी काय करतेय, एकीकडे भात लावतेय. एकीकडे ते दुद तापत. ठेवते आणि मग दुसरे हे सुट्ट ते करत असते हो.
हम्म हम्म
आ ते
हूं हूं.
हो आज नाही खेवायच तु
आ.
खायला असल केलंय तु
आम्ही व्हयं आज चपाती, आमरस, मसाले भात, आणि मसाले भात सांडग, पा.. उडदाच पापड.
अं ते आम. कस करय
अं.
हम
हॅलो.
तसगर
आमरस मला करायला येत नई ओ.
कस काय त्या एवढं सगळं कर
हॅलो.
एवढं सगळं कर तर सांगते कसे
तेच येत नई मला. ते आंबं पिळायला म्हणजे हे करायलाच आवडत नई मला, त्यामुळे मला करूच वाटत नई ते.
आं
हात नाहीस का काय?
काय?
खात नाहीस का काय आंबं ते?
खातोय की, खायायला आवडतय.
हम्
नो
हूं काय काय हं.
मग काय शॉपिंगला तेन गेल ता काय नाही?
नाही गेलो
आं
नाही गेलो काय पैशाच नाही का नाही.
कसला तर आवा